हा बोलूया का आपण
हा बोलूया
सणा बद्दल
अ सणा बद्दल चालेल ठीक हाय बोलुया
हा नमस्कार
हा बोला
हा आज आपण सण आणि म्हणजे त्यामागील विज्ञान काय विज्ञान आणि त्याविषयी चर्चा करूया
हा
हा अनेकांना वाटते की सण हे फक्त धार्मिक आणि श्रद्धेशी संबंधित असतात पण खर पण खर पाहिलं तर हे आपल्या प्रत्येक सणामागे आरोग्य पर्यावरण ऋतूबद्दल म्हणजे आणि म्हणजे समाजाविषयी संबंधित वैज्ञानिक विचार दडलेले आहेत
बरोबर आहे तुमचं म्हणजे आपण मगाशी पण सणाच्या विषयीच बोललो पण त्याच्या मागचा इतिहास आपल्याला माहित नव्हता बरोबर आपल्याला कसं पूर्वजांनी कोणतीही परंपरा विनाकारण सुरु करून दिलेली नाहीये मान्य हाय त्यामागचं काहीतरी म्हणजे रिझन हाय जे निसर्ग हवामान माणसाच्या आरोग्याचा अभ्यास करूनच त्यांनी या चांगल्या सवयी. म्हणजे सणांच्या माध्यमातून आपल्या समाजात रुजवल्यात असं वाटतं मला. उदाहरणार्थ तुम्ही काय सांगू शकतात.
उदाहरणार्थ म्हणून म्हणजे दिवाळी पाहूया. उदाहरणा अर्थ म्हणजे दिवाळीपूर्वी कसं प्रत्येक घरात मोठी स्वच्छता केली जात असे. घरातील धूळ म्हणजे असं धूळ वगैरे काढत ना कचरा काढत होते त्यामुळे जंतूंची अशी म्हणजे वाट म्हणजे वाट कमी होत होते, आणि आरोग्य चांगले राहत होते.
होयचकी म्हणजे कसं बघा पूर्वी आता. मला वाटत वीज नव्हती हे आता आता आपलं लाईट सोय झाली आपल्याला त्यामुळें दिवाळीत कसं तेलाचे दिवे करून ते ती परंपराच होती. आणि ती महत्त्वाची होती, दिव्यामुळे कस प्रकाश मिळायचा. कीटक कीटक ह कमी प्रमाणात यायचं ना आज दिव्यांचं महत्त्व म्हणजे, अ बऱ्यापैकी अंधा अंधारातच प्रकाशाच्या आणि नकारात्मक- ते वर विजय म्हळुन ही पाहिले जातं.
हा हा हा म्हणजे मकर संक्रांतीचा विचार केला तर या काळात. थंडी असेल म्हणजे थंडी असली त्यामुळे आणि- तीळ आणि म्हणजे गुळ, अ खाण्याची परंपरा आहे तीळ शरीराला चांगली आणि- पदार्थ नाही. खनिज ते देतो, तर गुळ ऊर्जा देतो. आणि शरीर उ उबदार ठेवण्यास मी मदत करतो.
हा होय मकर संक्रांती कशी जानेवारी मध्ये येते ना तसच होळी होळीचाही आहे ना, होळी चा ही विज्ञ वैज्ञानिक विचार आपण करू शकत म्हणजे बघा. हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात होते तेव्हा अ ते म्हणजे ऋतूच्या बदलाच्या काळात वातावरणात काही सूक्ष्म जीव वाढू शकतात ना. म्हणजे उन्हाळा संपला की हिवाळ सुरू होते मग तेच सूक्ष्मजीव वाढत्यात. मग होळी पेटवण्याची परंपरा काय आहे ह्याच्यासाठीच ना. की जेणेकरून स्वच्छता आणि नवीन ऋतीचा स्वछ म्हणजे स्वागताचा संदेश आहे, म्हणून आपण होळी हा सण साजरा करतोय.
हम हा आ म्हणजे,
आता तुमी गुढीपाडव्याबद्दल काही सांगु शकता का. म्हणजे गुढीपाड्याबद्दल तुमला काय वाटतं?
म्हणजे गुढी पडवायला कसं कडु लिंबाची पाने गुळ आणि इतर, घटक खाल्ले जातात, कडदुंबाचे औषधी गुणधर्म- रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे ते खायचं
हो
हम् ह
म्हनजे जस आता आता तुम्हाला माहित आहे गणपती येणार आहेत. सप्टेंबरमध्ये ठीक आहे. मग गणेशोत्सवाच्या म्हणजे मूर्ती कशा मातीच्या बनवल्या जात होत्या आता शाडूच्या बानतात. म्हणजे ते केमिकल असणार थोडक्यात माती सहज विरघळत्या. आणि पर पर्यावरणाच कसं नुकसान पण होत नाही त्यामुळे पूर्वा पर्यावरणपूरक मूर्तीचा, आग्रह धरला जातोय. पण आजकाल, ते कुणाला पसंत नाहीे ये ना?
हा -हा -हा -हा म्हणजे कसं रक्षाबंधन, भाऊबीज आणि इतर अ सणानमुळे कुटुंबातील प्रेम, विश्वास आणि जबाबदारी वाढते. मानसिक आरोग्यासाठी समझोक काय, समजूत नाते, खूप मान, असं खूप महत्त्वाचं असतं ना?
हा
मजबूत नातेे वगैरे असं
अजून एक सण मला आवडतो, म्हणजे आता मला बघा, गरबा नवरात्री, दुर्गा माता बसतात, नऊ दिवसाचा बायकांचा उपवास असतो. कोणी म्हणजे नऊ दिवस करत, कोणी सकाळी, म्हणजे दिवसभर काय खात नाही, संध्याकाळी बाई जेवते, म्हणजे खेळ खेळले जातात आणि मला पण हा सण खूप आवडतो. जे आनंद आहे एकदम मस्त, कशाची काय घेणं नाही देणं नाही शरीर तंदुरुस्त म राहतं, मन प्रसन्न रातय सगळे लोक, एकत्र मिळून खेळतायत ते माहोलंच काय वेगळं, त्यानंतर मग करमत नाही, असं बऱ्यापैकी ना कारण नऊ दिवस पूर्ण आपण त्या हयाच्यात तल्लीन होऊन जातो. तर हा बायकांचा सण आहे ना? नवरात्री दुर्ग र्गा - नवदुर्गा, मग नवीन - नवी वेगवेगळ्या साड्या नेसनं कलरच्या, म्हणजे आज कोणता कलर आहे, उद्या कोणता कलर आहे
हा, हा, हा, हा, ह
दुर्गा माता याची म्हणली की, आधीपासूनच आपली थोडीशी शॉपिंग सुरू होते, असं
हंम हं, सनाणंमध्ये कसं, अनेक प्रकारचे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. प्रत्येक पदार्थ त्या त्या ऋतूच्या विचारा म्हणजे विचार करून तयार केला जातो. त्यामुळे शरीराला कसं, आवश्यक पोषक घटक असं मिळतात.
हम्म, पण आजकाल कसं, लोकं या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत ना? त्यांना हे गरजेचंच वाटत नाही म्हणजे फटाक्यांमुळे दोन्ही होते वायू प्रदूषण वाढतंय हे कोणाला समजत नाही, फक्त मजा मस्ती करायचं, फक्त एवढंच डोक्यात असतं. मग आता, प्लॅस्टिकची सजावट, रासायनिक रंग, म्हणजे हानी कारक ठरू शकतात ना, पण हे आजकाल कळत नाही ना, लोकांना
हा - हा, म्हणूनच - म्हणूनच आपण सण साजरे करताना, म्हणजे कसं, पर्यावरणपूरक मार्ग स्वीकारला हवं, म्हणजे मी स्वीकारायला पाहिजेत, मातीची मूर्ती नैसर्गिक रंग, कमी आवाजाचे फटाके किंवा शक्य असतील तर फटाके फटाके टाळणे, म्हणजे असं, फटाके नाय फोडले तरी चालते तसंच प्लास्टिकचा वापर कमी करणे. हे आपण असे म्हणजे काळजी घेतली पाहिजे ना, काळाची गरज पण आहे.
मला पण तसंच वाटतं, पण सणांचा खरा अर्थ म्हणजे, फक्त आनंद मौजमजा एवढंच नाही आहे ना? तर निसर्गात चाही सन्मान केला पाहिजे, चांगल्या सवयी जोपासल्या पाहिजेत, आता आपणच आपण छोटे होते, लहान होते, तेंव्हा आपण फटाक्यासाठी म्हणजे किती जिद करायचो ना, की पाहिजे तेच, हा पाहिजेच म्हणून त्या गोष्टी आता आपण थोडं मॅच्युर झाल्यानंतर आपल्याला कळतय की बाबा ह्या गोष्टी ते आपल्याला का नको म्हणत होते घरचे.
हा हा, हा हा हा.
आपण सण साजरे केले तर आनंद अधिक मिळेल, असं मला वाटतंय.
हो हो बरोबर आहे तुमचं पण, म्हणजे कसं विज्ञान आणि परंपरा या एकमेकच्या विरोधात नाही पण, कसं आहे उलट आपल्या. अनेक परंपरावर अनेक निरीक्षणावर आधारित आहेत, असं वाटतं.
हा त्यामुळे ते प्रत्येक सणामधील अर्थ समजून घेत. घेतला, तर आपल्या संस्कृतीबद्दल तर अभिनमानच वाटला पाहिजे ना. आणि पुढील पिढीपर्यंत तो परंपरा पोहचवू शको. पण आजकाल कसं, नाही कोण येवढं हे करत. आपण एक गावाकडचे लोक करतो, आता तुम्ही म्हणजे सांगली हे काही जास्त हे नाहीये. तिथे पण लोक सण साजरे करतात, जर तुम्ही बाहेर गेला तर. तुम्ही मुंबईमध्ये राहताय तर त्यांना हे बैल पोळा वगैरे आत्ता सण झाला ना बेंदूर त्याबद्दल काय माहितीच नाही ना.
जास्ती काना माहितच नाही.
हा मग हा की कसं गावाकडच्या लोकांना फ माहितीय शहराकडच्या लोकांना काय वाटतं काय करायचं हे काय गरज? त्याचे हा तर तुम्ही पण राहताय, तुम्ही केलाच नसशीला.
नाहीच की काहीच नाही.
हा मग ते पोळ्या वगैरे करत.
हम्म ते सगळं असं गावीच केलं सगळं सासू सास त्याने इथे काय नाही.
आणि पूर्वी लोकसं पोळ सण आलं की म्हटलं की पोळ्या किती करायचे. आणि आता एक पोळी खायला म्हंटलं की माणूस असं म्हण तय की बापरे एक पोळी पोळी सकाळी खाली कि संध्याकाळी नको असतंय.
होय होय होय.
हा.
हा आजच म्हणजे आपल्या चर्चेचा निष्कर्ष असा आहे की, सण हे. केवळ धार्मिक विधी नसून, आरोग्य परंपरा सामाजिक एकता. मासिक मानसिक आणि आनंद आणि निसर्गाची. सुसमुदायाचा सु सुंदर संगम आहे असं वाटतं.
हो बरोबर आहे धन्यवाद. म्हणजे सणाबद्दल म्हणजे तुमच्याकडून पण मला भरपूर काहीतरी शिकायला मिळालं.
हा हा.
काय काय गोष्टी ज्या मला माहित नव्हत्या त्या तुम्ही मला समजावून सांगितल्यात. तर मग खरंच खूप खूप आभार तुमचं आणि इथून पुढ ह सण तुम्ही साजराे करत जा, गावी नसला तरी सुद्धा.
हा हा करत
आणि आणि त्या मागचं विज्ञान तुमच्या बेबीला पण समजवून सांगा. जेणेकरून.
हा हा हा हा.
त्यांना पण माहित पाहिजे ना आज आज सन आहे त्यांना सांगायचं. कि बाळा आज हा सण आहे आपण हा सण का साजरा करतोय कशासाठी करतोय.
हा हा तसेच स्कूलमध्ये वगैरे असते त्यांच्या हा गेटअप.
पेरेंस. म्हणून पण आपली एक जबाबदारी आहे ना.
हो हो
आपणच जर नाय सांगितलं त्यांना काय करळणार आहे.
हो हो हो.
तरी ती छोटी आहे अजून.
होय
तरी पण थोडंसं.
चांगल ये मग काय
बाकी आता करायच स्वयंपाक करायचा, चहा पिऊन स्वयंपाकतेन करून मग जेवायचं झालं.
हा हा हा, हा ह.
हम्म, तुम्ही कधी घालताय स्वयंपाकाला?
मग आम्ही सातनंतर सातच्या पुढे.
हा असं पण दादा लेट येतेत ना.
हो लेटच येतेत त्यानी, मग नऊला जेवायचं. किती दोघांचा स्वयंपाकराला लागते टाइम, लगेच होते.
हा हा.
हं हं.
ती वरचं खात असेल तिखट वगैरे.
काय म्हणला?
तिकट खात असेल कि ती का नाही?
हो खात्या खात्या तिखट वगैरे खात्या म्हणजे आम्ही जे बनवतोना तेच खात्या. तिला काय असं वेगंळ असं बनवायं लागत नाही.
होय छान चांगली सवय आहे. ठीक आहे मग हा, बोलू नंतर